हा मला येतोय.
हा हा.
बोला ना.
काय नी झालं का काय चाललं काम?
काय नाही आवरलेलं आय सगळं मग बसली होती. ते मी थोडं विणकाम करते तर, म ते पायपूसन विणत बसली होती.
हम्म, खूप लवकर काम उरकता?
हां, लवकरच आवरत आमच्याकडे.
हांत द्या.
कधी कधीच उशीर होतो फक्त.
हं हा आमच्याकडे तर दोन दिवस झाला पाऊस आहे. त्यामुळच म
पूर आहे ना आमच्याकडे दिंडोरीला.
हा हा.
भयंकर पाऊस ए आणि इकडे ना नाशिक जिल्ह्या मध्ये एकतीस ला आणि एकला सागितले लाच ए त्याच्यामुळे पाऊस आहे.
हा. हम्म, हे सगळीकडेच आहे हा आमच्या इकडे पण काल पासून जे चालू आहे पाऊस. छण लहान मोठं लहान मोठं चालूच आहे.
हम्म. पावसाच येणार ए ना एक तर येईत येऊन आणि असं थांबेल असं नाय होते ए. तो कंटिन्युअसली येतोच ए येतोच ए येतोच ए असं होतं.
चालूच ए तर छोटा मोठा बिलकुल दोन दिवस झाला आमच्याकडे. थांबलेलाच पाऊस.
हम्म
हम्म
तेच तर
तुम्ही विणकाम करत म्हणजे व्यवसाय म्हणून करता का घरच थोडस करताय
नाही असं काही नाही बाहेरच कोणाला पाहिजे राहिलं तर तिथे विणून आणि घरातच करून ठेवते जास्त कारण की बसायलाही काम येता बसकर सारखं आणि पाय पुसायला एक काम येतात पावसाचं ह
हो आता तर खूप लागतात पुसायला आण हे न
हम्म आणि नॉर्मली आपलं शीवण काम आहेच ते ही करते
शिवन म्हणजे ब्लाऊज वगैरे शिवता का
हो ब्लाऊज वगैरे शिवण साड्या पिको फॉल करण
ते घरीच असतात
मग काही ना काही काही ना काही चालूच राहत मला व रिकाम नाही आवडत ऍक्चुली मी जॉब करते पण सध्या मी घरी मग घरी आहे म्हणून हे उद्योग करते
मी पण कॉलेजला क्लर्क म्हणून काम करते
अच्छा मी पण बॅक ऑफिसलाच होती फायनान्सला पण मग मी सोडलं ते दुसर सर्च करते
ह फायनान्स छान होत ना
फायनान्सचा जॉब छान होता म्हणलं
आहो छान होता पण ते ना नवीन युनिट चालू झालेलं होत तिथं काही बिझनेस वगैरेच होत नव्हतं त्याच्यामुळं मग ते राहिलं बाकी काही नाही
हम
हम
आणि त्याचा टाइम पण खूप असतो ना
हम ते तर आहेच
प्रायव्हेट म्हटलं की थोडस टाइम द्यावं लागतो
हा तुम्ही गव्हर्नमेंटला आहे का
नाही, नाही मी पण प्रायव्हेट कॉलेज आहे मेडिकल कॉलेज आहे
अच्छा आणि कुठेय ते
अ हे धाराशिव
धारशिवला
हा धाराशिवमध्ये पहिल उस्मानाबाद
हम्म
तेच नेमकं ना माझे कॉल पण बाकी राहून गेले होते आम्ही ना फिरायला गेलेलो होतो जयराम करेश्वरला.
हम्म हम् हम्.
अच्छामुळे.
माझे तरी हे फर्स्टच राहिले होते. आणि तुम्ही एका ला चार कॉल करू शकता अस.
असं आहे ना हो एका व्यक्तीला चार कॉल करू शकतात ना. काहीच प्रॉब्लेम नाही.
फक्त वेळ पाहिजे सगळ्यांना ते.
हा. उलट माहिती मी तर कितीदा विचारते कोणी फ्री हाय का? मी तर माझं स्वतःच हम्म. म्हटलं स्वतःचच नाही मी करते तिथं काय होतं ग्रुपवर विचारता पण
हम्म.
असं विचारतात. मग मी काय करते. की कोणी फ्री असेल तर मग कॉल करा आधी तुम्ही करा मग मी करते. काही प्रॉब्लेम नाहीे. ते लागो नाही ते नाही लागो नंतर. पण मग प्रायोरिटी देऊन देते पहिल्याला.
हम्.
कारण की कसं होतं बऱ्याच जणांना ना फसवलं पण जात होतं.
हा हा हा.
म्हणून मग बाकी काही नाही.
हं ह.
ते म ते चुकीचं आहे ना. कि आपण समजूनच नाही घ्यायच तर मग काय उपयोग.
हम्. काय उपयोग? सर्वांना सहकार्य करा ते माझं कस साडेपाच ला पाच ला जॉब सुटतो मग पर्यंत आणि माझा त फोन आउटडेटेड झालेला होता.
अ हो. माझा तर बंद पडलेला आहे. उज्जैनला गेली‌. बंद पडून गेला.
हम.
हम् मग माझ्या याचे वर्ष झालेले होते पण मग. मग मी मम्मींचा घेतला.
ह.
बच्
बाकी स्वयंपाक काय केला होता?
हो आमच्याकडे ना घरामध्ये वेहता बाबा हे तर आमच घरी कारण होत पण मग घरात पण बरेचसे नॉनव्हेज खात नाही. मी स्वतःही खात नाही. तर मग मी वरण भात मेथीची भाजी अ थोडीशी खीर वगैरे करून नैवेद्य वगैरे दा खून जेवण करून घेतलं. हा. मग कारण की कसं आहे आपण खात नाही
ह.
मग उगाचच नको.
हो ना.
हम्म.
आमच्या घरी सगळे खातात पण, मी नाही खात.
पण तसं राहतच आता. आमच्या घरात भरपूर लोक नाही खातं आणि भरपूर लोक खातात. दोन्ही पण जॉईंट फॅमिली इथं. असं. पण मग ते खाण्यापिण्याचं राहतच आता
राहतं जेवढं आपल्याला शक्य आहे, तेवढं हे करायचं
हा.
हे आषाढ महिन्यामध्ये दर तीन वर्षांनी करतात ना, अस दरवर्षी नसते, दर तीन वर्षानी होत.
पण मग आता ते बाबा घरातच आहे.
हा, हा.
अस म्हणून एवढ्या लवकर आवरलं नाही ते मी आता जवळपास पंधरा, वीस दिवसापासून घरी सुट्टीये ना, मी उशीरा उठते म्हटलं जाऊ दे यार, मी रोज सकाळी सकाळी उठून जात होते. हो आता मी उशिरा उशिरा उठून आवरते.
मी त्या पावसामुळे गेलीच नाही आज, म्हटलं जाऊदे. कारण कालपण जायचं, भिजायचं, तिथंन यायचं वापस
हा.
पाऊस थांबलेला.
आणि जॉब म्हटलं की जाव लागतं बरं का पावसाळा असो, पाणी असो, ऊन असो, ताण असो, काहीही असो
हम्म. म्हंटलं जाऊदे आता, कस ते इनस्पेक्शन वगैरे पण झाले होते, त्यामुळे ते कंटिन्यू जाण्यात त्याला रे संडे वगैरे थोड पेंडिंग काम होते
हा.
त्यामुळे म्हटलं आज
हा मग तेच तर, म्हणून मग बोला ना.
मुलं काय करतात? अच्छा, ओके.
नाही अजून लग्न नाही झाले, लग्न बाकी आहे अजून.
तर समजतच नाही ना ह्याच्यावर काये, कोणाच काही
हा कारण की ना, सगळे एकमेकांना ताईच म्हणता वय आणि कोणाला समजत नाही. कोणी मोठय का? छोटय? आता किती तरी जण माझ्या माझ्यापेक्षा वयाने खूप खूप मोठे मोठे तरी पण ताईच बोलणं होतं आणि ते लोक पण मला ताईच म्हटलं जातं.
ह, आता मीच हा, चांगलं आहे. ते बरे आहे, कोण छोट कोण मोठं का
ह
आता माझीच मुलं इंजिनिअरिंग कम्प्लीट करतय मी किती मोठी असेल. हॅलो हा येतो येतोय वाट त्यामुळे मध्येच कट होत.
ते वातावरणाला काही त्रास कळत नाही इकडे तर त्या पावसामुळे घडीत लाईट जाती घडीत येते घडीत काय. होणा आणि एवढा पाऊस चालू आहे लोकांना एवढी थंडी वाजू राहिली आणि मला मरणाचं गरम होत
हा सगळ म्हणे अगं तू काही येडीबिड झाली का? केवढ थंडीडे वाजते म्हणे. म्हटलं रे मला गरम होऊ राहिल. माझ्याकडे एकदा बघा अश्या धारा चाललंय.
हा
म्हणे नेमक तुला काहीतरी आ म्हणे तुला काहीतरी आजार झाला असल म्हंटलं झालं तर झाला. फरक पडत म्हणलं मला पावसाळा चालू ये.
हो ना आणि ते दोन दिवस सगळी कड पाऊस असल्यामुळे गार झाल सगळीकडे.
हा थंड थंड मी ली टरली मी पावसात येऊन उभी होती मगाशी. म्हटलं यार मरू मला गरामचस सहन नाही होत.
म्हणून.
मग काय?
नाही नाही आज सुट्टी घेतली. आ
वाडा आहे ना आमचा. मग थोडं बाहेर फिरायचं आणि थोडं घरामध्ये. बाहेर हवं लाग ते थोडीशी नॉर्मल नॉर्मल पाऊस राहायला की. असं चला ताई आपला वेळ झालाय.
हो हो हो.
हो करते.